हॅलो हो हो येतोय बोला.
झालं जेवण.
आता झालं जेवण तुमचं.
नाही बघ अजून आवरायचंय काम चालूयेत करायचं आता.
होय नाश्ता झालता का सकाळी.
हा झालत बघ.
हा हा हा हो हो बरं आहे काय नाही ठीक आहे. त्रासच काय न्हाई. वझ झाल्यासारखंच व्हायले. कोरोनाच.
जड जड होतंय.
तसच व्हायला लागलंय मला.
जेवलेला पचत नाय ना! तं..
हा त्याच जळजळ वैगरे, जळजळ वैगरे काय होत नाय. फक्त सांग जड होते. काय नाय बाकी.
उचमळल्या सारखं होतंय ग पन. चत नाही अन्न खाल्लेलं, खाली जातच नाही. नरड्यात अडकल्यासारखंच होतंय.
हा, मला त्याच काय तस त्रास नाही फक्त आंग जड झाल्यासारखं असं ना... बसलं कि बसू वाटतं नाही असच. आडवं पडावं लागत सारखं. हं.
खाली असलं कीं नाय, हालचाल होतंय. म ते हलेलं बरं होतंय. हे वर असल्या कीं, नरड्यापर्यंत आले तर
आताच व्हायला लागले. दोन तीन दिवस
नाही आता शेवटचा एक महिना असच आहे बघ. शेवटच्या महिन्यात असच राहत. खालीच जात नाही. बसायला होटेल सुद्धा नको. झोपलं तर झोपायची क्ष पडत नाही. लय त्रास होतेय. असच हाय पिली कां म? कधी हाय?
ते पण बरे खेळायला लागले खेळणी घेऊन.
हा हा अजून काय केलत स्वयंपाक आज
अ हे आमटी केलतोल शेवगा घालून डाळीची आमटी अजून मेथीची भाजी चपाती
हा हा. मग काय तर जेवलं की लवकर बरं वाटं वाटतय का
हा नाष्टा पण करत नाही
नाही तू तर टायमावर जेव्हा जा अस त्रास होत असते. आणि फिर जेवढं फिरशील ना तेवढं जरा तर खाली जाते. नाहीत छातीत बसल्यासारखं होतय बघ. घरातल्या घरात तर काय होईना
हा
मग काय तर अजून आम्ही पण काल गावी गेलतो आलो रात्री उशीर झाला.
हा लग्नाला गेलतो ना म झालं का लग्न
छान झालं बघ.
मला वाटलं गेला नायत की काय असं वाटलं मला
ते नाही परवा दुपार न निघालो काहीतरी साडेतीन ला निघालो साडेआठ नऊ ला उशीर झालता.
हा हा हा
काल मग तिकडनं चार ला निघालो रात्री साडेनऊ वाजले पोहोचायला. हहम्म
आलं तेच तुम्ही काल मला मेसेज टाकलेला मग त्या बघून वाट म्हणलं गेलात का नाही काय परत कोण घ्या म तुम
नाही नाही गेले होते ग नाही गेलते जाऊन आले. उशीर झाल. तर रात्री यायला लय कंटाळा आलता दोन दिवस तर असं मेल्यागत झालं सकाळी उठायला नको.
ऊन पण असेल ना गावी कड लाई?
लय ऊनेत बेकार राहू शकत नाही. मी तर विचार करायला तू कसं जाणारच आता?
हं आता हे एक महिना झालाता. परत पावसाळा चालू होताय. तेच की
आपण राहूच शकत नाही नुसतं पाणी पाणी बघ जीव. अस बसलं तरी अस टप टप टप टप टप घामाच्या धारा
हो. आणि आता इथं पण बघा कि, म्हणजे असं लाईट वगैरे गेल्यावर बसू देत नाही, किती उकडतंय.
होय, तिकडे तर राहण लय अवघड, इथ मी कालच विचार केला ही कशी जाते? आणि कशी येते कोणाला माहीत?
हम् हम
त्रास जेवढं आपल्यात तेवढं नाही. तिथं लय पाणी अजून. ह. कस? होय. होय. की पिल्लू आप आपला हातच देतोय कोणाला? कुरकुर कुरकुर कुरकुरत असत्या नुसती. त्याच लय अवघड आहे. हा.
गप असतय ना, म्हटलं आता.
कुठलं घे रडत बसते त्याच कामचते वेळी कुरकुर करण काल तर ते लय जीव खालाय कायच करू दिलं नाही. लग्नाला हळदीला गेले भुक लागली म्हणुण खाऊ घालून जाऊन उभारले.
भाऊजी पण आलते का काय? तुम्हीच गेलता ओ. हा म्हणून तर
त्यांचं काम होतं परवा दिवशी त्यांनी गेलं त्यांनी हळदीला कॉल घेत बसतात रूम मध्ये बसून
हा.
मग हळदी काय मी पण बघितली नाही, त्यांनी पण नाही.
जाऊ द्या, त्यांनी पण आले म्हणून बरं झालं. उगंच म्हणजे तुमच्याच कारमध्ये गेलाव ना. हैराण नाही झालं तुम्हाला.
नाही नाही पण अग लई काहीच नाही असं ह्यांनी लई ताप दिलाय. गाडीत तर एक झालं की एक खायला दे, हि संपलं कि ते दे, ते संपलं की हि दे, आणि बसायलाच नको झालंत त्याला गाडीत रडून रडून धिंगाना चल चल चल करून.
तेच की,
हम्म लई ताप देतय वचवच करतय बघ.
ते कुठं तर कुठं तरी गेल्यावर खरं जास्त करत्याती.
अजून हां.
सासूबाई आलत. सोमवारी
नाही नाही नाही. त्यांनी ट्रिपला गेलेत.
हां.
आज जाणार आहेत हां. आज जाणार आहेत बग ट्रीपला आजपासून पंधरा दिवस कि तेवीस चोवीस ला.
हा हा हा.
अता गेले की,
हाआ. चांगलंय. काय नाही बघा निवांत.
हा हा. तारीखच काढलं का नाही लग्नाच नाही मला वाटलं वीस म्हनत होती ना काडली का काय वाटल. तेव्हाच. खरं हां व्हय की आओ लग्नाचं काही यो होईपर्यंत आता उन्हाळ्यात नाहीच केलेलं ब बर लई. हे हाय बाई त्रास होतय ते गप अजून ते उन्ह हेच्यात केल्यालं परवडतय. उन्हाळ्याच लई त्रास व्हतोय.
त्रास होतय ओ उन पडलं आहे गावाकडं.
हा आपल्याला तर दमसणी घेणार नाही लय ऊन आहे. मला तर वाटत राहात ते कश राहत्यात. कोणाला माहिती
आता काय मग जावंच लागते.
बघकी ग आपण लहानाचं म्हट्ट झालं तररी काय नाही आताच लिवायला लागलं काय काय आधी गप्पडच होतो. तिथंच राहून मो
आता पप्पा पण कुलर आणटले ती तर लाईट असली कि बरं वाटतंय कुलर समोर बस ले.
तर ना कुठल्या गकुलदचे गरम झाडा मारायला लागलेत.
तेवढंच हों होता माणसाला समाधान
हम्म.
ते तर रा तेवढं पुरतच.
तेच.
अजून.
काय नाही बघा निवांत.
तुझं परत काय ऑर्डर घेतलीच का ते गळ्यातल्या अशे
नाही नाही आता काय घेतलं नाही आता परत लग्नाचं
आल्यावर अ होय की ग होत नाही आता.
आता होत नाही मला पण बसायचं होईना जास्त हो त्याच्यात लक्ष असलं तरच ते चांगलं होते नाही रोग लाग
हम्म. होत नाही आपल्याला करू वाटत नाही.
हम्म.
व्यवस्थित असलं तरच करू वाटतं कर बाई.
भाऊजी गेले ते कसल?
होय गेलंत बघ.
हम्म.
तनी सकाळीच गेल्या जाणार नव्हते गरमे जाणार नव्हते पण सकाळी आ अचानक त्यांच्या मॅनेजरचा फोन आला. ये म्हगण ह ते परवा जामया हरदी तु त्या दि का काम राहिल होत म्हणून मग वेळ लागल मग आता त्याच करायचं म्हण गेलं लेकन टालतं त्यांना पण गेलं तसच होत म्हून आजून
का र
हम हम
तुम्हाला पण औषध झाले आज- जेवण करायला...
उठलंच उशिरा ना ग, आठ वाजले आठ -साडेआठ वाजलेले उठायला.
हा..
कुठल्या परवा दिवशी पण बारा एक वाजता झोपले. कुठलं काय? ज झोप नसल्यामुळे कसतरी व्हयला. आपल्याला ल व्यवस्थित लागते येण्यासारखं आपले काम. हा जरी आपल्यापेक्षा आ परवडल्या आपल्या घट्ट- घट्टत आपणला चल लई नाजूणार झाला.
मग, ताय-
अजून -
काय नाही वायचं.
हम्म- हम्म तेच म्हटलं? कोण तर.... करून बघा.
काय नाही- नाही पण वान खाय बगावलं,
म का आताच निवार अजून चार -पाच- झा की परत हय शिक आ की कामच.
हम्म... ते काय ते काय?
आजारी-
काय नाही बघ निवांत.
हम्- हम तेच त माझं पण चाललंय, बघ स्वयंपाक करत- करत तुझ्याशी बोलायला. चपात्या झाल्यात, भाजी करायला, नाही भाजी राहिली अ? का? भाजी बनवायले, हम् सगळे झाले चपाती - झाल्या, महि केल्यात चपात्या. पहाचे तेवढे घरायचे, झालं. तेवढं झालं की, तसं काय काम-
तेच ते हो,
अजून,
कायम नाही बघ
निरस, तुमचे संपले का नाही आंबे?
आंबे ते संपले, प मला सारखं असं आंब वाटतंय.
हो...
आमरसच करून भी वाटतय, म्हटल्या सारखं.
ते खायचं मग वाटलं त खा काय नसतय. पाहिज मला पण सांगितलेलं रस पिऊ नको उष्ण असते काय नस ते खा.
नाही मलात मला काय म्हटले नाही ते मी माझंच दरोज असतय.
खात जा तूप टाकून जरा पीक काय होत नाही.
काय होत नाही आपल्याला काय होतय.
अं उष्ण असत म्हणतात ग.
हो हो म्हणतीस पण ना असे थोडे ना म्हणजे का नाही ते खाल्या थोड ना आपल्यालाते काय ते
होय आता झालं शेवटच्या टप्प्यात आता काय घाबरायचं.
ते हो ते उचल का आहे मग
त्यामुंळे खा बिेनंदास काय वाटत आता काय शेवटी शेवटीय चालतंय. हूं मी तुला करू एक दहा मिनिटात?
हो हो चालतय.
हा. अ.
ह.